काय करतेस. काय नाही बघ आत्ताच चहा. वगैरे झाल म्हणलं तुला. कॉल करूया
हम् मग फिरायला बाहेर आलीय, फिरायला बाहेर आलीय, तस फिरत, फिरत. येणारआय घरी. हम्म, हम्.
होय अरे वा. आणि कोण हाय.
म्हणल तेवढं चालन होतंय नाही हे नाही आले, म्हणले एकटीच जावे यांना हम्. यांना ऑफिस आहे ना तुमच कंटिन्यू करा. म्हनलं चाल.
बर झालं होय होय तुझ पण चालू त्यांच पण बरोबर आहे की काम थांबायला लागत
नको. होय थाांम थाांबून प वाडत पण नाही ग.
बरोबर एक कस परवडणार चालाल तरी पाहिजेल ग.
होय हम् आणि काही आता काय उन्हाळा संपे ना झालं. त्या मग आच क्रीम चालूच आहे अजून सगळ्यांचे. तुला आईस्क्रीमचे कोणते कोणते प्रकार आवडतात?
हम्म मला काय नॅचरलस आवडतंय. आणि ह. जास्त असं बाहेरचं काय कुठल्या दुसऱ्या कंपनीचं काही चांगलं वाटत नाही. नॅचरल् चांगला अमोल ज चांगला आहे. दोन्ही छान आहेत. ह मग त्याच्यामध्ये काही कुठले पण. स्ट्रॉबेरी सोडून कुठला पण असला तरी चाल. मला मला काही तसं नाही हाच पाहिजे तोच पाहिजे. स्ट्रॉबेरी जरा कस होते थोडा वेळ खाल्ल्यानंतर जरा कडवट कडवट लागतेय ग मग ते मला त्याच नाही फ्लेवर आवडत. मग अ बा कसे चालतात मग तसं काय नाही हा पाहिजे तो पाहिजे.
हम् कोर्नट आवडतो ना्? चॉकलेट कोर्नटो ओरिओ कोर्नटो पण छान लागतो.
चॉकलेट पण आवडत नाही मला ते तस. कळू कडू कडू कडवट.
म ह. को ही बार हम्म होय कोॉफी बारबरत क चोख बरॉफी
चक बर चालतय की चोकोबार चांगला त्या वरूनच असत
होय आणि हे ते बाईकच असतात ते आवडतात की नाही
कोणत ग बाईच ते छोटे छोटे ना आलेत नवीन अगं ते कती क्यूट आहेत छान छान आहेत मस्त अस खाल्लं की नाही असं म्हणजे केक टाईप त्याज हे वर - च आणि आ- तुण आईक्रीम म्हणजे कस- सासवट- नाही आण तो त्यात किती वेळ राहत बग की खूप त्यांनी डोकं चांगलं लावलंय बघ त्याला ते- हम्म.
आणि बास- तीच ते मो- कायचय-
मोदक तर खूपच छान तो मोदक- आम्ही तुला फोटो पाठवलेला आठवते काय-
हो आठवते की-
मोदक साब त्याच्यामध्ये बसलो ते नारळाचे- किस पण होता आणि त्या कि वरून तस केसरचं लावलं होत. तो मो-दकच हो ता. फक्त आत गार होतय एवढेच- हम् ह. दिसायला पण आणि खायला पण आणि वरून केसरची चव होती ना. त्याच्यामुळे छानच. हम् म तुला फोटो पाठवलेला बघ होय होय.
आईसक्रीम मध्ये भरपूर प्रकार निघालेत ग हम् कॅन्डी-
लोकर त्याच्यावरती हे करणारेत ना संशोध मग ते काहीतरी काहीतरी नवीन लोकांना देण्याचा प्रयत्न करतात ते एक स्टंट त्यांचा हम्म हम्
टेंडर कोकोनट पण छान लागत नॅचरलचा-
कोकनट हो हो. छान लागते बा- नॅचरलचे सगळेच फ्लेवर चांगलेत म्हणजे कसं ओरिजिनल असय ग ते
हम्म तुला कोणता फ्लेवर आवडतो नॅचरलचा
सगळें चॉकलेट सोडून- आणि स्ट्रॉबेरी सोडून मग कोणत पण असू दे तो छान आहेत त्यांचे मला फक्त ते दोन आवडत नाहीत कडू लागतात थोडा वेळ झालं की म्हणून अच्छा हम्म्
आणि श शेक कोणते आवडतात मिल्कशेक
मँगोचा चांगला आहे केशर पिस्ता छान आहे परत चिककूचा का मी पीला नाही सोड सोबत पाहिजे का कोणतरी कोल्ड कॉफी मी एक जास्त चालतय बघ मला म्हणजे मी झोपेतन जरी उठवली ती पाहिला तरी मी पिईन ते एवढी म्हणजे आवडते-मग कोल्ड कॉफी होय खूप आवडत-माझ्या मैत्रणींनी तर की नी त्याचं ते शेवटच राहिलेल शेवटचा कोल्ड कॉफीचा फेस- तो असा लवकर येत नाही ना स्ट्रॉ मध्ये मम्मी आवाज ते येऊन असं बोलत होते ग स त्यांनी माझा तेचा कणी व्हिडिओ केला हो ता ग. आणि कीनी काय म्हणतात माहितीये काय थांब तुझ्या वाढदिव वसाला टाकतोच आता कशी कोल्ड कॉफी पिते ज दाखवतेचं. सगळ्यांना मी म्हंटल हे असं काय करू नका म्हंटलं.
होय होय.
आणि का आवडते मस्तानी पण आवडते.
दा
फालुदा. म काय छानचं हाय.
हम्.
अ तुमच्या इथलं ते हे पण स्वीटचं दुकान छान आहे.
ह. होय छानच आहे. हो.
ते
होय, होय.
म्हणजे एकदम नॅचरल लागतात प्रोडक्ट्स. हम्मम. आपल्या आबांचं हे होतं बघ त्यावेळी ते मामानी आणलं होत ना ते काय ते गोल-गोल ते काय तरी होत बघ ते किती छान लागत होत काय वेगळाच पदार्थ होता तो.
होय रसमलाई हम्, हम्म पंजाबी, पंजाबी स्वीट आहे ग ते.
त्या काय ते हा. त्याचं नाव मला माहिती नाहीये. ह्यो पण ते लागत छान हो तम किती ते एवढेचेच. मोजके होते उचलून खायासारखे मस्त होते ते. काहीतरी वेगळं होतं होत.
हम्म, हम्म, हम्म पंजाबी रसमलई होती ती. हम्म, हम्म हम्म ह स्वीट मदे ते पण बरेच
तुला माहिती आहे, कि खूप दिवस झाला आता खाल जिलेबी पण आवडते सोसो तेवढींच तेवढीं
हम्म हम्म. आणि गोड मध्ये काय आवडतय काय काय आवडतय?
की काजूकतली काजूकतलीची मज्जा गं आठवली का? पण ते वीटच्या दुकानात गेलो तो,
हा होय तिथ काजू कतली घेतली होय
जरा द्याव
होय,
कशी घेतली होती, आपण तर घरी काय काय करायचं नाही गं तू इकडे असायचीस तेव्हा मस्त मस्त काजू कतली पण करायच सगळं काय काय पदार्थ, सगळं ट्राय केलं ह की नाही म्हणजे असं नाही सगळं आता कस करत तेच तू तर तुला पण आता थोडा जरा व्याप चलाय गं घरचं जेवण वगैरे तेन‌ असत
हम्म हो बरोबर आहे,.
तब्येत सांभाळत जा बाय
होय तब्येत सांभाळुनच म्हणून काम करत करत वॉकिंग पण झालं पाहिजे म्हणुन झोपतच नाही गं एक दहा मिनिट जरा विश्रांती घेते दहा पंधरा मिनिट नाहीतर
हम्म मगं तू चालत कधी आत्ताच याय लागलेस का काय आधी पण आली होतीस काय
आजच याच्या आधी एकदा दोनदा हा, एकदा दोनदा आले होते हम्म हा.. हम्म. आता खूप दिवसांनी यायला अस हम्
शि हो तू इकड काय तुमच्या इकडे जास्त वाहणं पण नाहीत
हम्म बदमचछ
ण झाड आहेत मोठे मोठ झाडांमुळे तर कारारवाार ह यायच तिथन पुढं मोठ नक आहे
हम्म आय
हा आपलं बाळी हम् येतय खरं त्याच कस त्याला त्याच सगळं आवरलं पाहिजे
हो
तो येतोय तोपर्यंत वाट बघत बघत बसायची त्याची असं काम आहे त्याच हो ना हम् बाकी आणि काय म्हणतस
काय नाही बघ
हम्म मग कोुणीकडे बाहेर जायचंय
ब बघायचं आ बाहेर जायचं असल सांगते की तुला होय मग जाऊन होय हो ज ट्रेटनिंग बघायचं आहे म हो येते ना हम्
तुला सांग तिला म्हंटलं उद्या स काळीच माझा वॉश के बाई संध्याकाळी म्हणत हो ती खरं मी म्हण म्हलं सकाळीच घ्या म्हटलं उद्या ते गळ्यात गळ्यात मला ते मान दुखाय लागलं
सय नसते होय
तिला म्हटलं उद्या सकाळीच कमती म्हंटली मला तुम्ही किती वाजता घ्यायचं काय ते सांगा मी म्ह नाही तुम्ही जाताना मला न्या म्हटलं
होय बरोबर आहेम सोबत पण होतय का होय. बर बर चालत के हो य सावकाश हा.
हम्म.